हॅलो.
हॅलो.
हॅलो नमस्कार ताई, बोला हॅलो नमस्कार ताई, बोला ना हो हो. नमस्ते.
हा हा हा नमस्ते. काय चाललंय बर आहेत का तुम्ही?
बोला ताई.
हा कुठून बोलतात आ तुम्ही?
अ ते सांगायचं नाही ना का आपल्याला आपण कार्यावर आहोत. सांगायचं नाही ना गावाचं नवं आपण कार्य ॲप वर आहोत. गावाचं नाव नाही सांगायचं साध्या कॉलवरर आपण बोलू.
ह हा हा.
हा हा.
ह बोला ना आपल्या नाही का मुलांविषयी बोलायचं होत आपल्याला नाही का. आता मुलांची शाळा वगैरे चालू झाली.
झाले हो हो. हो.
आता एवढे दिवस उन्हाळी सुट्टी होती आता शाळा चालू झालेली आहे. त्यांचा डब्या डब्याबद्दल बोलायच होत. बोला ना तुम्ही.
बोला बोला त आता मुलं म्हणजे. मुलगा जर चौथी पाचवी पर्यंत असेल तर त्याला घरात ती भाजी पोळीच बरी नाही का. चौथी पाचवीच्या वर्गात जाणारा असेल तर आणि थोडा मोठा असेल तर त्याला अ तू आपण किती ड बाहेर खो पण म्हणज त्यां खाल् नाही. पहिल्यासारखं खां पण राहि नाही. ओक नाही. त्रास होतो त्या गोष्टीचा पण आता मुलंही आपलं ऐकत नाही.
हां.
बोलत आहे.
घरच जेवण पाहिजे नाही का म्हणजे भाजी चपाती हे. एका वेळेला अनेक का? कधी फळ पाहिजे कधी काय पाहिजे. पण आताचे आजकालचे मुलं ऐकतात पुढे नाही का? बाहेरचं फास्ट फूड ख यायच वडा. पुरे हे तेे त्याच्यावरच जास्त मुलांचं हे. ते खाल्ल्यामुळे मग मुलं आजारी पडतात ना.
हो.
त्यातमध्ये ऊन पण एवढे पाऊस नाहीये
हम्म तेच आहे.
तुमच्या तिकडे कसे असली शाळा म्हणजे वेळ वगैरे कसा आहे शाळेचा
आमच्याकडे सकाळी छोट्या मुलांची शाळा आठ ते बारा आहे नर्सरी ते हला जुनियर केजी सिनियर केजीचे आणि बाकीचे मग दोन शिफ्ट मध्ये चालतात सकाळी साडेसात ते साडेबारा आणि दुसरी शिफ्ट जी आहे. ती साडेबारा ते संध्याकाळी साडेपाच पर्यंत. असं दोन शिफ्ट मध्ये शाळा चालतात. तुमच्याकडे पण आता अ जिल्हा परिषद शाळा जेवण मिळत की तेच
हा हा जेवण मिळत ना भात असतो कधी वाटण्या ची मीसळ असते. वटाणा किंवा मटकी. हम्म, हम्, हम्. हे पण भेटतं. त्यांची पण चांगली काळजी घेतली जाते शाळेमध्ये हो.
तो तिथे ह
हा बोला-बोला.
शिजवून जी देणारी असेल ना तिच्या हाताला जर चव असली ना तर एकदम अप्रतिम तर मी एकदा शाळेत गेलेली हो ते ना. तर तिथे कडी बनवलेली होती. मी कधीच आंबट कडी खात नाही. कधीच सुनेखा. पण त्या बाईंनी केलेली कडी मला इतकी आवडली होती. मी त्यांच्याकडनं पुन्हा दोनदा मागवून घेतली होती. की कडी छान झालेली होती. म्हणजे आपण म्हणतो पण जिल्हा परिषद शाळांमध्ये मिळतो. तो आहार चांगलाच आहे.
चांगला नाही काहीकाहींना वाट का उघचच बघतातय काही पण आहो. जे बनवतं त्याच्यावरती पण जिमेदारी अस तेंना नाही. बनवन्याची क बाई त्याच्यामदे. काही पडलं नाही पाहिजे. काही पाहिजे परत स्वयंपाक पण व्यवस्थित झाला पाहिजे, हा‌.
आणि आता पहिल्यासारख्या लोक नाही जागृत झाले. पोर सु चिकितसिक आत्ताचे. लगेच एवढं एवढं काही दिसलं तर घरी पालकांना आपली कंप्लेंट करतात. आज भातामध्ये असं निघालं की पालक आलेच दुसऱ्या दिवशी शाळेमध्ये. आपण घरी स्वयंपाक करतो तेव्हा पण थोडफार चुक
चुकतच चुकतंच पण तिथलं कुणी ऐकून घेत नाही, जिल्हा परिषद शाळेमधलं तर कुणीच ऐकून घेत नाही. अंगणवाडी मध्ये पण तसच हे असं झालं ते तसं झालं ते बायने तस केलं. म्हणजे नाही का थोडसं आपण पण समजून घेतलं पाहिजे आपण पण पालक आहेत ना.
किती निगुतीच काम केलं तरी आपल्याकडन मेथीच्या भाजीत केस निघाल्याशिवाय राहतो का, निघतोच ना मग ती पण बाई माणूस आहे. थोडफार चु कत असेली. इकडे तिकडे होत, पण नाही आत्ताचे पालक ऐकूनच घेत नाहीत. अशी गंमत आहे पालकांची सुद्धा, हा एकदा दोनदा तुम्ही ताकीद द्या द्यायला पाहिजे आणि वारंवार होत असेल तर मग ते त्यांच्यावरती ऍक्शन घ्यायलं पाहिजे. पण शाळची खिचडी भात माह हा आणि शाळे खिचडी भात मीळतो ना, आपण घरी करा बर तसं लागतच नाही, का बरं? काय माहिती, तस किती मटेरियल टाका आपण घरी तस होत तच नाही. ती चवच वेगळी लागते. ते शाळेची ह ना?
गुरुवारी लशीकरण राहायचं. ते सिस्टर वगैरे सुद्धा येऊन म्हणजे आम्हा मला म्हणायचं नाही का
हम
का आम्हाला पण जेवण बनवा म्हणजे नाही का आमचा आम्ही पण येणारे म्हणजेज ह तर खा खाऊन जायचे हा म्हणजे कोणा कोणाची हालत तेच आणि
अच्छा
अंगणवाडल्या नाही तिथं आमची नाही ना अंगवाडी मध्ये तिथं आम्ही जरा गलोतो म्हणजे मुलांना घेऊन तर तेव्हा बोलताना ऐकलाय आम्ही तर म्हणजे त्या बाई टेस्ट वगैरे चांगली ना असं मला म्हणायचं
ते आवर्जून सांगतात लसीकरणाच्या दिवशी आम्हाला पण पाहिजे म्हणून ह ना मी सांगते काय तस खिचडी भात त आपण घरी किती मटेरियल टाका वाटलं तर जास्त तेल टाकत ती चवच लागत नाही जी शाळेत बनते ती का कुणास ठव बनवणारच शाळेत आहे आम्हीच घरी करणार आहे आम्हीच तरी घरी तसं बनतच नाही
नाही बनत
हा ना आणि सुरुवातीचे पहिले दोन तीन दिवस मुलं इतके रडतात इतके रडतात ह म्हणजे पालक आधी घरी नुसते त्यांना कोणामध्ये मिसळू देत नाही बाहेर पोरांमध्ये खेळू देत नाही आणि मग शाळेत टाकायच्या वेळेला आ अचानक सगळ्यांमध्ये मिसळायचं म्हटलं का पोरांना ती सवय नसते इतकी रडगाग चालते इतकी रडगाग चाल ते हला थांबवलं का तोरडत त त्याचह अजून त रडतो दोन तीन दिवस असे कान पिकवून जातात पोहरांचं रडण
डब्यामध्ये ऐका ना त डब्यामध्ये तुमच्या घरामध्ये आहे लहान बा डब्यामध्ये काय काय देता तुम्ही भाजीला
स पराठा आणि अ हे तांदळाचे आपले धपाटे देतो करून डोसे म्हंटले तरी चालेल ते देतो करून
हो कधी इडली कधी डोसा लाल ना मनला हे दिलं ना
वेगवेगळं करून दिलं ना किथ आवडत त्यांना अस माझी मैत्रिण ना फ्रँकी करते म्हणजे पावभाजीची भाजी आहे ना आपल्या पोळीला लावते त्याच्यावरती आपला कच्चा कोबी चिरून टाकते अ टमाट बारीक एकदम बारीक एकदम बारीक ते तो टाक आणि मग ती पावभाजीची भाजी त्याला लावून देते आणि मग त्याच्यावरती हे गोबी कोथंबीर ह
हो बीट बीट गाजर नाही नाही बीट गाजर जे मुलं खात नाही ना त्यांना सुद्धा असं चपतीमध्ये य
हा असं टाकून दिलं तर ते आणि त्याचा रोल करायचा आणि तो शेकायचा बर का तो रोल आई इतका सुंदर लागतो खूप छान लागतो तो मुलांसाठी पण
हा सँडविच वगैरे बनून जर घ तर ते पण खातात मुला नाही का हे पण पौष्टिक अस कच तरमुळ हात नाही ना अ गाजर तुम्हाला सांगते बीट वगैरे असं हे काही खात नाही पर तुम्हाला कोबी सँडविच जर केलं तर त्याच्यावर दाव येत बप्रमाणे खातात मुलं नाही गणी ते पण पौष्टिक असत ना त्यांच्यासाठी हम्म खाल्लं पाहिजे मुलांनी
नवीन काहीतरी असं छान लागतो मग ते बटाट्याचे पराठे लहान मुलांना ते आवडतात पण काहीना बटाटा नाही आवडत तिथे अडचण येते नाही तर पराटे तर खूप छान होत त्याच
मेथीचे पराठे, बटाट्याचे पराठे करून द्यायला छान म्हणजे का नाश्त्यासाठी मुलांच्या शनिवारी शनिवारी च्या दिवशी काय असतं तुमच्याकडे?
शनिवारी आमच्याकडे उसळ असते.
हा हा.
वटाण्याची कधी हरभऱ्याची छान लागते, त्याच पाणी तर खूप छान आवडतं पोरांना घरून टिफिन मध्ये घरून घरून म्हणजे माझ मुलगा मोठा आहे.
हा हा हा.
काही विषय येत नाही, पण मी शाळेत असल्यामुळे मग मुलांच बघतयच ना आणि शाळेतून मग तो वटाणा शिजून दिला जातो त्याच पाणी पोरांना ना पाणी इतकं आवडतं ते पाणी इतकं पौष्टिक लागतं ना हरभऱ्याचं शिजवलेलं पाणी ते पोरं खातात ते खूप छान लागत. त्यांना काही नाही साधं हळदणी मिट असत वरून तेलाची धार असते त्याला पण ते इतक आवडीने खातात ना पोर फार आवडतं. त्यांना
बाकी वाता वरण कसं आहे पाऊस नाही काय नाही.
काय नाही, नाही ना नुसतं वातावरण तयार व्हायची सुरुवात झालीय आबट येतय सारखं पाऊस तर काही नाही फक्त एकच दिवस पडला तेवढा हम्म हम्म हम्म. अच्छा अजून इकडे एक दिवस एक एक दिवस पाणी बंद केलंय. आता पडला पाहिजे, हा बाबा पण म्हणजे मग सुरळीत चालेल नाही का.
पण काय माहितीय या वेळेस का एवढ लेट झालं नाही का.
हो ना आठ दिवसवर झालेत.
भरपूर वेळ झालाय हा हा. ठीक आहे ताई तुमच्याबद्दल तुमच्याशी बोलल्याबद्दल नाही का बोललं तर बरं छान लागलं. वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.
हा.
ओके ओके.